हो
हा कट झाला वाटत काय. तुमच्यात काय केलत?
आमच्यात होय?
हा.
अ आमच्यात हेच होत. चपाती भाजी आणि पोळ्या नव्हत्या आमच्यात. आमच्यात कर्नाटकी ते इकडच असते ना.
अपू कर्नाटकीया? आम्ही दोन्ही पण करतोय की. कर्नाटक पण आणि हे पण. दोन्ही पण. तिकड त लागतेच अमासणी. हम राहना त नेऊन ठेवायचं.
हम्म.
हो.
बाकी? आता जत्रा यात्रा सगळ्याच चालू.
यातू होय होय.
हम्म.
आणि काय म्हणताय?
काय नाय बघा. चाललय त शेताकडं जाऊन आलीकी परवा दिवशी. जाऊन आलो की. माग. ते काय सोयाबीनच आहे सगळ. आणि भात.
सोयाबी सोयाबीन आणि भात लावलय होय? हम्म हम्म.
हम्म.
बाराज कोपण केलं काय म्हणलं? हॅलो भात
ते झाले.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
ते अम औषध फ फवारेचन त्ये सगळं ते देऊन आलो ना.
हम्म हम्म म सोयाबिन आली काय? सोब हम्म नाही सोयाबीन आली काय? हम्म हम्म.
आलंय की.
आमच्यात पण म्हणालतीत ते. आज सोयाबीन हे पण चांगलं आलय. भूईमू भईमुग आम्ही टोकन लय ना. व्हय.
हम्म.
पाऊस कमी जास्तय. हम्म.
हम्म.
आता जरा भांगलण करायचय. म तेन आले.
हम्म.
औषध मारून. तन नाशक मारून काय उपयोग नाही ओ. बांगडालाच पाहिजे. लावण केले नि आता.
भाताला लागतयच ते. तेवड.
होय. आमच्या नाही ओ. आमच्या हेज्यात. त्याला कसं, पाणी उभयला लागते ना भरला. आमचे इथं पाऊस पडलं की, पाणी सगळं.
भुईमूग लावलाय ना तुम्ही? भुईमुगाला सल्पर घालाव लागतय, आता
सल्फर, होय?
दहा दहा, सवीस, सवीस मध्ये सल्फर सल्फरच्या गोळ्या मिक्स करायच्या अन् लावायच.
भुईमुगाला येत नाही का? केले हो. सोयाला पण. सोयालाचा
हम्म. सोयाबीनला फवारणी जास्त लागते. दोन फवारण्या घ्यायच्या. हम्म. भुईमुगाला सल्फरची एक बॅग मिळते पाच किलोची. तेवढं जरा जरात दहा, सवीस, सवीस
ते गुंट्यावर, याच्यावर असते ना
हम्म. हम्म.
हम्म. आता खोडव्याला हे द्यायचं झाल्या, टॉनिक टॉनिक. खुडवा पण आलंय छान.
हम्म.
ते किती? तिकडू
बरं.
बाकी आणि? बाकी भाज्या कुठल्या लावल्या नाही ना?
भाज्या, हे टाकले वाटतं धन टाकलेत, कोथिंबीर टाकल्या वाटतं.
ह्याच्यात पाहिजे हो. गहू, गहू लावला नी? कांदे बिंदे घातले की, त्या कांद्यात भाज्या लावल्यात की, चालत सगळ्या. होय नी. थंडीत थंडीत भाज्या चांगल्या. होय. थंडीत भाज्या चांगल्या येत्यात वो. आता पावसात येत नाही.
पावसाळ्यात हे नूस्त येला श्रावण घेवढाच होता.
श्रावण घेवढा. ते पण लावलाय. हम्म. तेवढेच असते आणि हे लावत्या, वरणा लावलाय जरा कडन. आणि आमच्या इकडे हाब्रे हाब्रेड येते हाब्रेड, चवळी येत नाही.
ह.
मग कड कडन हायब्रीड लावून, त्याच्यावर नि हे लावलंय, वरना लावलाय म्हणजे वेल चढतोय ना त्याच्यावर हायब्रीडच्या हयाच्यावर. ताटावर हो. हाबरेट पण लावलंय कडेन आणि मधीच भुईमुूग लावला हे एका हयाच्यातच माडच केले ते, ते माडे केले.
बरं
त्याला काही सऱ्या सोडल्या नाही ते मधीच भुईमूग केला आणि कडन हबरेड केलाय. एका पट्ट्यात हो हो जरा जरा जरा जरा केले. सगळेच होते नी मग.
या पावसाला याला दुसरं पण काय टिकतच नाही.
टिकत नाहीओ ते, हू हू भाज्या आता येतच नाही ते
हम्म उडीद ते नसते ते पावसाने जातात. उडीद उडीद येतंय खर त्याला ते कस आहे मी वेळच्या वेळी काढायला लागायचे नाही तर मग ते पडतेय मोड वगैरे हे होतय लगेच
शेंगा खोडा लागतात सारख्या उडदाच्या.
हम्म ह्म्म.
तरच ते बरं असते एक
वेळेवरती काढायला लागते.
होय हो हे थंडीत चांगलं बघा ते वांगी इथ लावली नाही, थंडीतच खावायची वांगे ते आता वांगी खायची नाहीत. पित्त होती गय हम होय पालेभाज्या पण नाही चांगल्या, चांगल्या लागत नाही हू हू.
आता मोडच जास्तीत जास्त हे करते.
होय होय मोड मटकी, मसुरा, मुग असलच खायला पाहिजे व्हय. वरण वरण पण ते भिजवून त्याची आमटी करून ह्म्म ती काय खातत पितत, तुम्हाला आवडते की नाही वरण्याची आमटी
हम्म दिडग्याचं पण चांगलं लागतंय
दिडघ्याच दिडघ्याचं होय होय श्रावण व्हय. तिची तिची पण आमटी छान होतेय.
हूम्म हूम्म.
हम आम्हा ती वरण्याची आमटी आवडते बघा. वरंना भिजवून तिचं सांग
ते चांगलंच लागते भाकरी बरोबर ते चांगलं लागते. आणि पौष्टिक, पौष्टिक असते ना ते
हम्म त्या ह्याकडं अ ह्या साईडला बघा ह्म्म पंढरपूर आणि हे त्या साईडला आहे ना काय कोणीकडे ते ह ताटात रस्सा घेऊन भाकरी कुसकरून खात्यात बघा.
तेसकी इकडे ये पणपो पंढरपूर सोलापूर या साईडलाच
होय सोलापूर म्हणतेच की होय, व्हय व्हय व्हय.
हम
ती छान लागतेय करय नाही ते भाकरी
हम्म इकड झणझणीत असते सगळं नाकात नाही झू दूरच वर
कानात न धुर वय मग ती एक सून बहिणीची सून तीकडचीच आहे की एक आमच्या बहिणीसून आम्ही गेलो
बाजार आमटी की इथ ति तर कानांतन धूरच येते खाल्यावर
हम्म अ बहिणीच्या साखरपुड्याला गेलो आम्ही आणि तिने आमटी केलते आणि कुरमा केलता तेव मिक्स भाजी घालून ते केल तर कोण खाल्लं नाही व आमच्यातलं आम्ही सगळे गेलेलो बहिणी, बहिणी
हम्म
गुलाबजामुन आम्ही हम दहा, बारा गुलाबजामुन खाल्ल एवढंं तिखट‌ लागत होती गुलाबजामन होती
वय
असल होत पहिल्यांदाच खाल्लेलो आम्ही ओ
ते हे होतय मग सूट होत नाही
त्यांना सुट होतय ओ
ते कसं असतय की वाळलेल्या मिरच्याने भाजून केलेला असते त्यामुळे तिकट जास्त होतय मड
पावडर ते वय ते मसाले नुसते वरते चटनी तडत हाय नई बार्शी, बार्शीच्याग साइडला
एका संस्थेनींच त्यांच्या इकडे पण ती करण्याची पद्धती वेगळी जाते जरा घातल्यात म्हणजे मो कमी प्रमाण करते करत जरा घालायचं आमटीमधये हा ते कसं होते
ते ओ ते आपल्याला पचताय ओ ते आपल्याला
हम्म ते डायरेक्ट कोड्या मिर हे करून गरम करून ते हे केले असे तेलात
पावडर हम विजापूर साईडला पण असते का तस
विजापूर तिकड कमी इकड जास्त आहे
हम्म बार्शी, पंढरपूर हे तेन तिकडच सोलापूर हम्म
आणि तिकड शेंगदाण्याचं प्रमाण जास्त असतं हम् जेवणात शेंगदाणे जास्त
शेंगदाणच हा कुटतींग घालत असतील
हम्म
आम्ही काय ते हेज्यावेळेला कार्यक्रमलाच तेवढे गेलेल त्याच्यामुळे काय आम्हानी त्यो भात तिकडचा माहती आहे आणि आता ट्ररीपला गेल्या होता ते विजापूर, पंढरपूर असं तिकडं ट्रिपला गेलतो आम्ही सकाळी येेतली.
तिकडे कसं आहे शेवगा जास्त येते ना त्यामुळे शेवग्याचीस आमटी भाजी जास्त असत्या ओय शेवगा, वांगी.
नाही नाही पूर्वीच्या शिवग्या, शेंगा बघा कश्या असायच्या आणि आता सगळं ते चकाट के असत्यात ना त्याला म्हणजे त्या भागातलेच असतील ना शेगव चे. म्हणलं त्यो केवढेच महाग आहे.
हा ते कसं आहे प्रत्येक हेच्यात वेगळं आता आपल्या इकडे पण आता वेगवेगळे आल्यात.
व्हय व्हय व्हय. खरं काय पहिला पाच रुपयाला दोन येत होत्या आता
हम्म वीस आता वीस रुपयाला तीन झालेत.
तीन येत्यात व्हय वीस रुपयेला तीन तीन चार व्हय व्हय व्हय व्हय. मो
रोग्याचा वाढ आहे खरं शेवगाचा खायला पण चांगला आरोग्य दे.
हम्म आरोग्य हे की हे शेवग्याच चे भाजीचा पण अ चांगलं लागतीया शेवग्या
हो शेवग्याची भाजी उकडून खायला लहान पोरांना तेन सगळ्यात चांगलं.
उम्म तेजा सूप करून दिलं की चांगलं आहे बघा की होय ने. अ चालतेय चालतय ठीक आहे हा हा ठेवू काय हम्म.
हां.